हो हो येतोय.
हा मला पण येतोय. क्लिअर येतोय. आवरलं काम?
हो आत्ताच आवरलं. आज जरा लवकर आवरलं. पापड बनवायचं प्लॅनिंग आहे.
आई शप्पथ आता पापड करती.
उडदाचे आता एक - इकडे शिफ्ट झाली ना? तिथ एक जण छान करून देतीय ना तिच्याकड म्हंटलं करून घ्या एक दोन -तीन किलोचे.
अरे वा! अरे वा! करतात दोन - तीन किलो च डायरेक्ट. म्हणजे विकत असं का मदत म्हणून.
आ नाही त्या असं सत्तर रुपये किलोनी करून देत्यात.
हा मे आपण सगळं सामान द्यायचं त्यांना.
आपण सगळं सामान द्यायचं ते बनवून देणार -
अर म चांगलं आहे की - आमच्याकडे ज्याम महाग आहे मग -
हो ना? आणि म्हणजे विशेष करून त्या हाताने बनवतात. म्हणजे मशीनने वगैरे नाही.
पण सत्तर रुपये किलो म्हणजे किती तरी छान! इकडं हो हो, चांगलय, चांगलय तुला काय येत सांग तुझी स्पेशल- तुझे आवडच?
मला, मला स्वयंपाकात आहे. हा, स्पेशल मला इकडं मी आल्यापासून डाळबट्टया छान बनवते.
अरे वाह, तेच म्हणजे कायतरी तेच म्हटलं काय शिकलीस-
हा, हा. आणि अ बाकी पण पदार्थ बऱ्यापैकी येत्यात. ते राजस्थानी डिश आहे खरं-
हा, हा, ते ग मला ते- कणकेचं का कायतर हाय काय ते, हो पण ते टाकायचं कशात मग?
वरणसोबत खातात. आंबट, गोड असं वरण बनवतात, डाळीचं मिक्स डाळी वगैरे- आणि हे असं म्हणजे मी सेपरेट दळूनच आणते. गहू- अ गव्हामध्ये एक किलो गव्हामध्ये थोडसं, आपलं आर्ध वाटी सोयाबीन- च्या बिया असतात ना- त्या टाकायच्या, थोडी वाळलेली मका टाकायची आणि हरभऱ्याची डाळ आणि- ते दळून आणायचं असं, एकदम भरड, भरड. आपलं जाड रवा असतो ना, त्याच्यापेक्षा पण जाड दळून आणायचं.
एवढं जाड-
हा आणि मग त्याच्यानंतर ते मळताना त्याच्यात जिरे, ओवा, हळद, मीठ- सोडा, थोडं कच्चं तेल टाकून त्याआधी सगळं मिक्स करायचं- आणि नंतर मग परत दही आणि पाण्याने भिजवायचं, आपलं कणिक भिजवतो तशी.
ते म्हणजे, ते जे दळुन आणलेले आहे, त्याच ते सांगतेस. ते बनवायचं तसं हा आणि मग-
आणि नंतर मग उखडायला टाकायचं पाण्यामध्ये.
म्हणजे नाही, पण आता ते तो बनवलं ना पीठ, मध का त्याचं काय बनवायचं त्या पीठाचं काय गोळे?
गोळे, गोळे. ते ना आपण पोळीला कस तेल लावतो-
हा, हा.
तशा घड्यावर घड्या मारत, मारत गोल गोळे बनवायचे.
हा.
आणि ते पाणी उखळायला ठेवतो ना, त्यात टाकून द्यायचे उखळायला.
म्हणजे डायरेक्ट पाण्यातच टाकायचे, असं
हा, मग ते पाणी उखळलं की, ते वर तर रंगून येतात मग ते- काढायचे आणि नंतर त्याचे काप करायचे आणि तळायचे ते तेलामध्ये.
परत ते कापून तळायचं?
हा, हा.
अरे बापरे. !
तसं का खूप छान टेस्टी म्हणजे इथं ना काही लग्न - कार्य असो, त्याच्यावर मस्त तूप वगैरे काही, काही भासतात पण.
नाही, मग आता समजा तू ते तळले, का तळल्यानंतर मग त्याचं काय करायचं?
काय नाही, मग आपल्या वरण बनवायचं आंबट, गोड छान. आणि- ते असे चुरायचं आपल्या हाताने, त्याच्यावर वरण टाकायचं, तूप टाकायचं, खायचं.
असं काय, म्हणजे ते त्या वरणात वगैरे ते सोडायचं नाही, असंच खायचं काय?
अशी पण खायचं वरणात चुरून कोणी, कोणी भुगा करून खात
हा तेच विचारलं मला वाटलं काय ते वरणात टाकायचं काय ते असं
नाही, नाही आपण सेपरेट नंतर वाढताना तटात तसं द्यायचं सेपरेट, सेपरेट
असं आहे हा बर कुठे शिकलीस ते
संभाजीनगर स्पेशल ये डिश तर सगळ्या कार्यक्रमांना तुम्हाला हेच खायला भेटल दाळबट्टया हा
म्हणजे लग्न समारंभ व घरे
लग्न भंडारा हित गणपतीत जेवढे भंडारे असतात का कोणाचा बर्थडे असो हे सोप प्प जातं ना करायला गोळे शिजवायचे आणि तळायचे
शिजवायचे आणि तळायचे पण मग ते देताना डाळी सोबतच द्यायचे खायला
हा वरण करा द्यायचं डाळ भात बनवायचा कोणी शिरा म ते सोप सोप्प जातं ना असं चपात्या लाटत बसण्यापेक्षा आणि टेस्टी पण लागत
हो बरं आपण त्याने पोट पण भरत असेल दुसरं काही नसत तरी चालेल कारण
जाम पोट भरतं दिवसभर ते पोटात गच्च झाल्यासारखं होतं
कारण का आता त्या पिठाचं आणि एवढं सगळं त्याच्या सोयाबीन वगैरे सगळं म्हणजे पौष्टिकच आहे सगळं म बरं आहे की मी आज म्हणजे ऐकून माहित होत डाळबाटी, डाळबाटी पण तो नक्की कसं करतात किंवा काय प्रकार आहे ते पहिल्यांदाच ऐकलं बरी शिकली तू मग कधी माईला करून घातलं काय नाही
हो जाम सगळ्यांची फेवरेट झाली आहे डिश आता पोरांची सुद्धा कोणी आलं तरी तेच मा मैत्रिणी पण आलत ना माझ्या तकडं त्यांच्या मुलं कधी न खाणार आहे एवढे खायला लागले त्यांनी रेसिपी बनून आता घालतयत म्हणे आमचे मिस्टर तर से सेपरेट जातात हॉटेलमध्ये डाळबाटी खायला
हो हे एक बरं सांगितलं का ते दळूनच ठेवायचं आता माझ्याकडे तर घरघंटी आहे त्याच्यामुळे ते जाऊन ठेवलेलं बरं
हो दळून ठेवलेलं असं ना काय, काय कर तर बायका कणिक घेतात आणि त्याच्यात रवा मिक्स करतात पण त्याला एवढी टेस्ट नाही लागत हा मका, हरभऱ्याची डाळ मेथी नाही टाकायची मका वाळळेली
हा पण मग ते कच्चच दळायचेना भाजा बिजायचं नाही ना डाळी हा म्ह बरे आहे एकीक कारण का आता घरघंटे असल्यामुळे हे असले पदार्थ बरे आ आपलं दळुन ठेवलं कधीतरी उपास आहे अ छान आहे रेसिपी म
आमच्या इथ विकत घेतलं ना किलोनी समजा घरगुती तर ते बट्ट्या तळून, बिळून दोनशे रुपये किलो नी देतात आणि त्याच्या वरण फ्री
हो
हा
म म्हणजे ते असं बाहेर पण मिळत विकत ते
हो, हो भेटत
हो म्हणजे मी कस कुठ तरी ते डाळबट्टी, डाळबट्टी ऐकल पण डाळबाटी म्हणजे नेमकं काय हेच माहिती नव्हतं आज गेलं ते म्हणजे ते आपण हा म्हणजे ते वडे जे बनतोस ते आपण असे ह्याचे चपातीचे गोळे बनवतात तसेच बनवायचे का?
हम्म पण गोल बनवायचे लड्डू सारखे.
पण मग ते तळ आतमध्ये तळतात ते चांगले?
हो कारण आपण उकडून घेतलेले असतात ना ते.
पहिले उकडून घ्यायचे बरोबर हा तस मग काय ते हम्म, हम्म नारळ उघडून घेतल्यामुळे काय कच्च राहण्याचे प्रश्नंच येत ऑलरेडी शिजलेला असते ते बरे तर करायला मग आता कस श्रावणामध्ये जास्त उपा रोज, रोज भाज्या काय बनवायचं ते टेनशन असतं हे बरीच शीक म्हटलं बा काय अजून काय शिकली दुसरं?
हिच काय हे असं च आमची घरमालकीन लय सुगरण होती त्यांच बघून, बघूनच शिकली हे हा हा म्हणजे ना नवीन, नवीन त्याचां भाजीचा धंदा होता ना कैरयाची भाजी की काकडीची भाजी, गाजराची भाजी, पेरूची भाजी ह
अरे देवा ह
ते टेस्टी लागायची म्हणजे मला ते ऐकून आधी असं वाटायचं की अशी कशी भाजी मग त्या टेस्टला द्यायच्या मला एवढं छान वाटले ते पेरूची, कैरीची आता मी कैरीची पण भाजी बनवते
ह कैरीचे आम्ही पण बनवतो आंबड गोड हा गुळ टाकून हा हिंग, राई फोडणीला टाकायचं त्याच्यात
परत त्या काय बनवायच्या चिंच गुळाचा ठेसा तो एक लय छान आवडतो.
चव दार हा अ असे पदार्थ जरा जरा आंबट गोड आणि नवीन वेगळ चटपटेत हो आ आ
ट्राय आपण कडी बनतो ना दह्याची म ते काय करायचे भेंडीची भाजी बनवायचे कडी, कडी भेंडी त्यात कढी टाक टाकून द्यायचे आणि ती स्पेशलच डिश झालती त्याची ह परत कडी भोपळा म्हणजे आपले मुलं
ह म नवीनच ऐकते हे
हा ते पण छान लागतं एकदम.
भेंडीच्या भा भाजीला टाकायचे ते.
हा आणि परत कडी भोपळा माहितीय?
नाही.
आपला त दुधी भोपळा कोणच खात नाही ना हा तर मस्त आंबट कडी करायची आणि भोपळा थोडा वाफवून घ्यायचा मिठाच मीठ टाकून. आणि नंतर ती कडी उकळत आली की त्यात तो भोपळा सोडायचा हळद मीठ टाकलेला असली छान लागते ते भोपळा पण त्या कडीत थोडा हे होतो हा खूप सुंदर लागतो. इथं काय करतात खिच खिचडी भात करतात इथं खिचडी बनवायची आणि त्याच्यासोबत कडी भोपळा अस.
हा कॉम्बिनेशन नाही म तेच बोलते नवीनच काहीतरी जरा चांगलंच. आयकाला मिळाले ह असेल जर त्याच, त्याच भाज्या तेच, तेच पदार्थ खाऊन न कंटाळा येतो हा मला असं काहीतरी वेगळं म्हणजे आणि वेगळी भाजी जर चटणी जरी आपण खाल्ली ना आणि भाकरी सोबत तरी ते जरा बरी आणि जेव्हा उपवास असतात ना. लागोपाट उपवास येतात हा मग प्रश्न पडतो रोज आता आज चने झाले उद्या वाटाणे झाले परवा मटकी झाले काय बर मग हे वेगळं काहीतरी जरा बरं हे डाळ वाटे सांगतच हे मी नक्की बनवतात फक्त बा मके नाही मके मिळतात का दुकानात असे?
ह्यांना दुकानात भेटत.
हा ठेवलं पाहिजे. मी अस ठेवते ना भाजणी भिजणीच आपलं हे काय त्याला म्हणतात ग ते थालीपीठ भाजणी.
मिरची भात
हा तर ती सुद्धा भाजणी मी नेहमी ठेवते ना. जाऊन असं घरात बच्चूला म्हणजे थालीपीठ खूप आवडतात. हा त्याला काही नाष्टला न तो सांगतो थालीपीठ बनव त्याच्यामुळ मला अस. काहीतरी बनून बरं वाटलं हे म्हणजे काहीतरी जरा वेगळी रेसिपी डाळबाटीच करून बघेन बघ.
या इकडं माझ्याकडं मी खाऊ घालेल तुम्हाला मस्त मस्त
आता तुझ्याकडेच यायला लागलेलो खास पहीले खायला तुझ्या हात खा मग नंतर मग बन नाही पण ते सो सोप आहे बनवायला काही एवढं हार्ड नाही ह हा
गाजरचे भाजीत पण एवढे छान बनवायचे ते काका आणि त्याच्यात ना कारळाचं कूट टाकायचे आपलं कारळ माहती ना सुर्यफुलाच हा हा नाही नाही काळे तीळ वेगळे कारळ सूर्यफुलाच्या बिया
हो
हम त्याची चटणी पण छान होती आणि ते कारळाच कूठ करायच आपण शेंगदाण्याच करतो तसं
हा हा
आणि ते कुठात ती भाजी बनवायची वाफवून असली भारी होते ती पण
हो का हा ते बरोबर ते का? माहितीय मला ते आम्ही मी शाळेवर होतो तेव्हा ते मुली ते कच्चे फणस द्याय. त्या कच्च्या फणसामध्ये पण जे टाकात कारळाचं पूत हा चालेल चल आता तू फोन कट कर तुझ्याकडून हा ह
चालेल ठीक आहे.